हा येतोय का मॅडम आवाज?
येतोय आवाज येतोय हा.
ओके.
काही संडे म्हणून मग फ्री असतात का संध्याकाळी?
अ हो संडे आणि सॅटर्डे काल पण सुटी होती ना आम्हाला.
हो हो सॅटर्डे, संडे दिवस असते का हा बरं आहे उलट मग. हा तेवढच पावसा
सॅटरडे नाही सॅटरडे नसते हो आषाढी होती ना, आणि स्कूलमध्ये असते की सुटी.
हा त्याच्यामुळे सुट्टी.
हा नाही तर हाफ डे असतो आणि तो हाफ डे पण मुलांना असतो, आम्हाला नाही बाबा आम्हाला थांबायला लागत.
नाही नाही थांब शिक्षकांना थांबावंच लागतं ना. मग तिथले काय बरेच काम असतात पूर्ण करायचे.
मग मुलांना असतो हाफडे आम्हाला नसते.
नाही ना?
हम्म.
बर पण मग काही वगैरे असत तिच्यात आपण बिझी असतो, आणि माइंड पण फ्रेश राहते. तुम्ही एक बघा घरी घरी असणारी बाई आणि बाहेर पडणारी ते अनुभव असत एक आपल्या बरोबर.
खूप असतो खूप फरक. नाही विचारच नाही हो घरी पण फरक पडतो. समजून घ्या आता मला काय म्हणायचंय?
हो मग नाही खास फरक पडतो आता तुम्ही एक नॉर्मली आपला असा विषय म्हणून नाही पण बऱ्याच गोष्टींमध्ये फरक पडतो या गोष्टींचा सगळ्यात एक म्हणजे आपण स्वतः इंडिपेंडेंट होतो ती गोष्ट तर फार महत्वाची आहे सध्याच्या याच्यामध्ये.
हम्म हम्म हम् हम् हम.
खरं गोष्ट तर खरंच महत्वाची आहे सध्या हेच्यात.
कसं आहे आपल्या हातात पैसा असला आपण कुठे इझिली खर्च करू शकतो ओ. मागून मागून समोरच्याकडे किती मागणार असं होत?
इंडिपेंडेंट राहणे हि गोष्ट फार महत्त्वाची आहे. सध्या की प्रत्येक गोष्टच आपण समोरच्याला म्हणू शकत नाही ना. की आम्हाला हे द्याच आम्हाला ते द्याच म्हणून.
हम्म. बरोबर आहे आणि एक घराला सपोर्ट पण होतो ओ. हम्म.
ही गोष्ट सध्याच्या हेच्यात फार महत्त्वाची झाली तुम्ही जर सोशल वर असाल ना एक तर आचार्य प्रशांत म्हणून आहे.
कुठले आहेत ते तिकडचे वाटतं एम पी? नाही नाही मी बघितल्यासारखं वाटतं एम पी साईडकडची आहे का ते.
आचार्य प्रशांत एवढंच नाव आहे. ते कुठल्या साईडचं हे एवढं मी पण नाही बघितलेलं. पण लेडीज साठी इतके छान विचार सांगतात ना ते.
आश्चर्य प्रशांत वर ते का वो ते ते थोडेसे हे बघा असेच दिसायला थोडे व्यवस्थित
त्यात आणि असं काहि बोर वगैरे नाही होत हे
हा आणि थोडं हायपरली बोलतात ते हा हा राईट आणि हायपरली बोलतात ते थोडसं फिमेलला पण हायपरली बोलतात आणि म्हणजे लेडीज विषयी जास्त सांगतात ते हा की लेडीजने बाहेर निघलं पाहिजे वय तेच हा हा बरोबर ओळखलं
हो आहो प्रॉपरली लेडीजला का रागवतात की तुमचा जन्म खरच भांडे घासायला कपडे धुवायला याच गोष्टींसाठी झालेला आहे का
करेक्ट ते युट्यूबला पण एक व्हिडिओ बघितली बरं मी त्यांची आणि इन्स्टाला पण बघितली
प्रॉपरली तुम्ही अभ्यास करा वरती जा असं त्यांच प्रॉपरली म्हणणं न का या जुन्या विचारांमध्ये राहू की तुम्ही असं नका करू तसं नका करू या जुन्या विचारात तर अडकूच नका बाबा तुमचा जन्म यासाठीच झालेला आहे का
हो हो हो हो तशीच व्हिडिओ होती ना ते हो हो तशीच व्हिडिओ होती ती जी बघितली ना मी तुम्ही सांगताय तेच होतं त्याच्यात हो हो
परत मी एक व्हिडिओ बघितला त्यांनी ना एका क एक होता जो ऐकणारा होता तो त्यांनी काय क्वेशन विचा राव त्यांना काय क्वेशन विचारला तुम्ही आमचं घर तोडता ते म्हणे प्रॉपरली तुम्ही आमचं घर तोडताय म्हणे तुमचं ऐकून आमच्या लेडीज बाहेर पडतात आहे तर ते काय बोलले मी काय बोललो घर घेऊन फिरतोय का एरोप्लेन मधून बॉम्ब टाकणार आहे बुआ मी काय करतोय म्हणे तुमचं घर तोडतोय म्हणजे हो म्हणजे ते डयरेक्टली तोंडावर सांगतात तुमचं घर तोडतो म्हणजे मी काय करतो म्हणे तेवढंच मला सांगा म्हणे तुमचं घर तुम्ही स्वतः तोडतात आहे ना म्हणे घरातल्या बाईला वरती जाण्याची संधी द्यायची का तिला ओढायचं म्हणे घरामध्ये पुन्हा
हो आणि त्यांना राईट नाहीये का वर जाण्याचा मला हे म्हणायचंय
आणि मग ते तेच सांगतात ना की तुम्ही तुमच्या बरोबरीने वागवा ना त्यांना बरोबरीने वागवा म्हणजे तुम्ही जर तुमच्या घरातल्यांवर प्रेम करता त्यांना आपल्यापेक्षा पुढे जायची संधी द्या
करेक्ट समजून घ्या सगळ्यात अगोदर तर हे आहे
हो समजून घ्या त्यांना तुमच्यापेक्षा वरती जायची सं संधी द्या म्हणजे खूप छान विचार हे ऐकून म्हणजे आता तो काही बाबा वगैरे नाही म्हटलं जाणार बाबा वगैरे नाहीच आहेत ते ॲज अ लेक्चरर म्हणूनच काम करतात हो हो
आणि सोशियल वर्क जास्त करतात
हो हो हो गौरी गोपाल दास म्हणतो तसे तसं आणि आणि हे आचार्य प्रशांत खूप छान विचार आहे दोघांचे लेडीज ना हे तर प्रॉपरली त्यांची हो हो प्रॉपरली ऐकले पाहिजे लेडीजने त्यांचे विचार
हो ज्यांनी ऐकले ना खरंच त्याच्यामध्ये असं मोटिव्हेशन येतं बघा
हो मोटिव्हेशन येतं ना खरंच म्हणजे करण्यासाठी आता बऱ्याच लेडीज असतात त्या सेशनमध्ये तर त्या प्रॉपरली सांगतात की नाही तुमचं जेव्हापासून मी ऐकते ना मी स्वतः मधे बदल करायला सुरुवात केली बुआ की नाही मी ह्या घराच्या चार भिंतीमध्ये अडक केली होती. आणि आम्हाला हे दुसर आयुष्य सुरु केलं पाहिजे मी ते आयुष्य जगलं पाहिजे. त्यांच असं म्हणणं की तुम्ही वय वय वाढ म्हणून तुम्ही स्वतःला वयस्कर समजून घेऊ नका जेवढपर्ंत शिकता येईल जवढापर्यंत तेवढं नवीन नवीन आत्मसात करा मस्त सांगतात.
हो. छान आहे त्यांचे विचार खरंच मला आवडलं म्हणजे फर्स्ट टाइम मी जेव्हा व्हिडिओ बघितली त्यांची म्हटलं अरे वा! काय भारी सांगितल. खरंच रियालिटी सांगितली एक फिमेलची.
हो म्हणजे जेंस असं वाटेल की नाही हे स्त्रियांना भडकवतात ब तसाच ते क्वेश्चन विचारला त्यांनी हो. खूप छा. हो. पण मग एक लेडीजसाठी छान इन्स्पिरेशन आहे नावं आधी काल कुठ स्त्रियांसाठी एवढं क्लिअरली बोललं जायचं म्हणजे ते डायरेक्टली पिरेडस वगैरे याविषयी सुद्धा लेडीज विषयी बोलतात ते.
हो हो हो.
हो. त्यांनी एक सांगितलं ना मॅरेथॉनच उदाहरण हो नाही मॅरा वगैरे छान कंटिन्यू त्यांना फॉलोइंग केले. छान व्हिडिओ येतात त्यांचे मॅरेथॉन वगैरे मध्ये एक आपली नेपाळची कन्या होती. तिला म्हणजे पूर्ण रनिंग करता-करता पिरड तरी तिने पूर्ण केले तेच सांगत होते की का थांबायच म्हणे कशासाठी थांबायचं म्हणे. तिने का दाखवायचं की मी कमकुवते आणि तिने एक नंबर आणून दाखवला ना. हा हा त्यांचं म्हणणं तेच आहे की तुम्ही दाखवूच नका ना स्वतःहून की मी कमकुवते म्हणून.
ह ह ह.
असं कुठल क्षेत्र ठेवू नका म्हणे की तुम्ही की मी हे करू शकत नाही की मी ते करू शकत नाही. अस कुठलाच भाग राहिलेला नाही म्हणे की
चॅनल खुप नाव काय तुच्या चॅनलचे?
कुठलं?
त्यांच्या चॅनलचं नाव का नाव काय आहे? तुम्ही कसं फॉलो करता त्यांना? अच्छा! आणि हे कोणत्या ह्याच्यावर कोणत्या मीडियावर सोशल मीडियावर युट्यूब, इन्स्टा.
पण आहे इनस्टावर पण आहे. फक्त आचार्य प्रशांतच टाकायचं हो हो गौरी गोपालदास पंचने आणि आचार्य प्रशांत. आता गौरी गोपाल दास कस सर्व ऑल ओव्हर बोलतात तसं यांचं नाही यांचं कसं प्रॉपरली म्हणजे आपल्या लेडीज विषयी जास् हे प्र प्रोत्साहन देतात ते आपल्याला. हो. हो. फार मस्त आहे.
तरच्यावट केसेस पण झाल्या असतील.
तुम्ही असा एक घरात बसणारी गृहिणी एक नॉर्मली आपण जर आपण म्हणतो ना फरक करा आपल्याला लहानपणी पूस पुस्तकांमध्ये नही का रायचं. तसं जर करायचं ठरवलं तर खरंच खूप फरक पडतो. एक बाहेर जाणारी गृहिणी आणि घरी राहणारी गृहिणी.
एक्सपेरियन्स घेतला असेल तुम्ही आणि मी पण.
हो. हो मी यात माझा मुलगा एक तेरा महिन्यांचा होता, तेव्हापासून जॉब करते. आज तो बावीस वर्षाचा
हम्म, तेहतीस म्हणजे त्यांना सुद्धा आपण इंस्पिरेशन असतो, खरंच सांगायला गेलं
हो हो हो हो, त्याला पण म त्यांना पण कळतं ना की, नाही हे एवढे धावपळ करतायेत तर ती आपण पण केली पाहिजे.
एक्झॅक्टली,, आणि ते पोरगं तसं घडवलं जातं, त्या
शा हो मग, आपलं बघून ते शाळेमध्ये प्रॉपरली तसे वागतात ना व्यवस्थित की कंप्लेंट नाही गेली पाहिजे असं नाही झालं पाहिजे धावपळ नाही झाली पाहिजे, त्या पद्धतीने प्रॉपरली करतात ते पण.
आणि इंडिपेंडंट पण असतात हं, म्हणजे रेशो पण सांगतो हा हा हां गव्हर्नमेंटने एनालिसिस केलंय ना अशा मुलांचं, रेशो पण सांगतो की ईनडी डिपेंडेंट असतात ज्यांच्या घरात आई जॉब करते.
हो हो, आता मी, माझ्या स्वतःच्या मुलावरनं सांगते मी त्याला लहानपणापासून तुझे कपडे, तूच घालायचे. शूज तूच घालायचे, तिथे तिथे तूच ठेवायचे. सुरुवातीपासून प्रेस तूच करायची, कधीच मला म्हटला नाही की मम्मी तू करून दे म्हणून.
हो हो हो.
या गोष्टी फार गरजेचच्या, असं नाही की मुलगी का मुलगा,, मुलगा होता तरी पण घरातले मला जर बरं नसेल, तर प्रॉपरली घरातलं सगळं आवरून घेणं, नीट नेटकं एकदम पद्धतशीर.
हो माझा मुलगा अजून पाचवी साहावीतचये तरी सुद्धा मला मदत करतो आजारी असल्यावर.
दिसतं ना त्यांना की मम्मी पप्पा आपले जॉबवर जातातये, ते स्वतःहून इंडिपें पण रेनुताई ही खूप चांगली गोष्ट आहे ओ आपण तरी आता करायला लावतो,, बाहेरच्या देशांमध्ये लहानपणापासूनच या गोष्टी करायला लावतात.
हम्म, आपल्यापेक्षा आपण तर सम समजा समज म्हणजे हे बघा आपल्या वेळी आपण एवढे समजदार नव्हते ना आई काहि त्याच्या काही गांभीर्य नव्हतं या गोष्टीचं. हा, गांभीर्यच असं नव्हतं. पण आता आपली मुलं, म्हणजे आपण जॉबला गेल्यावर आपण आजारी असलो मग आपल्याला बरोबसी करून देतात बाबा, म्हणजे एवढूसं पोरगं मला घर पुसून देतं.
ते करतात करतात करतात, आमच्याकडे मॉपने वगैरेच पुसतो, पण मग करतात ना, करतात ते महत तो भाडे घासून घेईल, हे करून घेईल, स्वयंपाकच तेवढं जमत नाही पण ह्या गोष्टी करून घ्यायची पोरं.
आपल्यासाठी काम होतंय ते जास्त महत्त्वाचंये राईट.
हो,, आता जरी इवन आला ना मम्मी आम्ही सगळे बसलोय, तू का काम करते तु का सारखी काम करते बस आमच्या बरोबर,, तुला का सगळं क्लिनच पाहिजे,,, अशे क्वेशन विचारतात ते आपल्याला. हो मॅच्युरिटी मॅच्युरिटी,,, आता जास्त मॅच्युरिटी यायला लागलीय. बाहेरून आल्या आल्या आपण जर कामाला लागलं ना तू का आल्याला लगेच कामाला लागली तुझ्या मागे कोणी रडतंय का? बस इथे खाली. असं प्रॉपरली म्हणतो तो समोरून, एक मॅच्युरिटीच म्हणता येईल आता बाहेर पडले ना अनुभव यायला लागले.
हो, नाही आणि असं ऐकल्यावर किती छान वाटतं म्हटलं.
हो,, आपल्याला पण जरा बरं वाट त की नाही, समजा समजदार झाली बा पोरं आता.
तेच ना छान वाटतं म्हणजे आपल्याला जरा,, हो. हो हो हो चालेल चालेल हम् हम्.